ही माझी वॉइस येते तुम्हाला, हॅलो हॅलो हॅलो दिदी माझी वाईस येते तुम्हाला, हॅलो हॅलो हॅलो, माझी व्हॉइस
आवाज येतोय माझा
हा आता, आता थोडा, थोडा आवाज येतोय थोडं नेटवर्क मध्ये बसा ना दिदी तुम्ही
एक मिनिट हा आवाज येतोय
हा आता आवाज येतोय हा येतोय येतोय
हां बोल.
तर जस आपण मगाशी डिस्कस करत होतो आपलं अर्धवटच डिस्कस राहिलं अ तर जस की ब आपण असं बघितलं गेलं. तर लहानपणीच मुलींचे लग्न ठरवून द्यायचे किंवा पाळण्यात ते लोक लग्न ठरवून द्यायचे जस की त्या लोक असतील नातेवाईक मध्ये असतील किंवा इतर कोण घनिष्ठ मित्र वगैरे असतील तर ते लोक असेच म्हणजे ठरवूनच द्यायचे किंवा सांगूनच टाकायचे की हा बाबा माझ्या मुलीच लग्न तुझ्या मुलाशीच होईल किंवा तुझ्या मुलाच लग्न माझ्या मुलीशीच होईल असं अशी आपली अ म्हणजे जुन्या काळाची परंपरा होती लहान मुली म्हणजे मुलीं आणि कधी -कधी काय करायच की लहा लहान मुलींचे लग्न मोठ्या म्हणजे त्यांच्याहून दहा वर्ष मोठे पंधरा वर्ष मोठे अशा माणसासोबत लग्न लावून द्यायचे कधी कधी कधी कस व्हायचं की म्हातऱ्या पुरुषांसोबत सुद्धा त्यां लग्न लावून दिली जायची
हो
बरोबर, आता पुराणा काळात जरी आपण बघितलं किंवा अ मागचे कुठलेही काळ आपण बघितले तर स्त्रियांच वय कमी असतानाच किंवा त्या ज्यावेेळेस पहिल्यांदा मोठ्या होतील त्याच्या थोड्याच महिन्यात किंवा थोड्याच आठवड्यात त्यांची लग्न लावून दिली जायची बरोबर
होय, बरोबर
हा तर ती जी प्रथा मोडली गेली आहे ती आता पुराण्या जमान्यात पण मॅरेज म्हणजे लव्ह मॅरेज वगैरे असे प्रकार नव्हते. खर अ आपण जर आपला इतिहास किंवा दैविक शास्त्र उघडून बघितले. तर तेज्याज सर्वप्रथम जेन्च आपण बोलतो कि लव्ह मॅरेज किंवा प्रेमविवाह हा ज्यांचा झाला आहे तर अ ते आहेत म्हणजे शिव आणि पार्वती हेंच प्रथम अ म्हणजे मानलं जातं की प्रथम देव देवपुरांमध्ये किंवा दैविक जीवनमध्ये त्यांच प्रथम अस हे प्रेमविवाह झाला होता. तर तेच्यातन तर असं बघायला गेलं तर देवी देवतांचा जर प्रेमविवाह झाला आहे तर पुरुषांना किंवा मनुष्याला तो अधिकार का नाही त्यांना पण तो अधिकार आहे की त्यांनी पुढच्या व्यक्तीला जाणून घ्याव की पुढच्या व्यक्तीची आपल्या आपल्यासाठी वृत्ती किंवा त्यांचे विचार किंवा त्यांच्या आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे ते आपल्याला समजलं पाहिजे आता. आत्ताच्या पिढी जर आपण बघितलं तर अ लव्ह मॅरेजचे प्रकार जास्त आहेत खरं ते. टिकवणं तितकंही तितकंच अवघड आहे. ज की ते फक्त हाऊस म्हणून लव्ह मॅरेज करतात आणि थोड्या फार दिवसात लगेच एकमेकांना सोडून देतात मग ते प्रेम नाही ना. जे प्रे प्रेम म्हणजे कस की आयुष्यभर साथ निभवणं. हे म्हणजे प्रेम थोड्या दिवसाचे थोड्या दिवसासाठी एकत टाइम घालवण किंवा एकमेकांची एकमेकांची रिस्पॉन्सिबिलिटी घेणं. हे लव्ह मॅरेज नसत मग त्यापेक्षा जर अरेंज मॅरेज केली पण आता जर आत्ताच्या ह्याच्यात बघायला गेलं तर अरेंज मॅरेज सुद्धा टिकत नाही आहेत आणि लव्ह मॅरेज सुद्धा टिकत नाही. कारण की लोक ते टिकवण्याचा प्रयत्न करत नाहीेत. त्यांना फक्त त्यांच इगो क्लॅश होतात. मतभेद होतात किंवा आई वडिलांसोबत पटत नाही. असे खूपसे कारण ते लोक देतात. आणि त्याच्यामुळेळ काय होतं माहितीय. काय कि म्हणजे ज्यांच खरंच प्रेम आहे किंवा ज्यांच खरंच एकमेकांना तेवढी रिस्पेक्ट आहे. त्यांच्या मनात एक भीती येते की हा बाबा जर आम्ही सुद्धा लग्न केलं तर आमच्यासोबत ती या गोष्टी होऊ शकतात. मग ते पण ते पण विचार करतात की बाबा हा करू नाही करू. करू नाही करू असं देखील होतं. बरोबर तुझं काय मत आहे याच्यावर -
तू तू जसं बोलतेस ना की बालविवाह म्हणजे आता म्हणजे तुला म्हणजे अगोदरच्या काळात काय होतो होतो माहि ते काय ज्यावेळी अ अजून म्हणजे मुल जन्मलेलं मुलगी किंवा मुलगा जन्मलेला असतो त्यावेळी त्यांच पाळण्यात ह विवाह ठरवला जात होता. म्हणजे ती मुलगी अजून तिला काही कळतही नव्हतं अक्षरशः बोलता वगैरे येत नव्हतं. त्यावेळी तिचा विवाह एखाद्या सतरा किंवा अठरा अठरा वर्षाच्या मुलग्यासोबत ठरवला जात होता आणि त्या मुलगला देखील काही समजत नव्हत म ते पाळना पाळण्यातील विवाह असं म्हंटलं जात होतं. आता आपण म्हणजे एक सिरियल होती बघ बालविवाह. त्यामध्ये बघत होतो कि तिला काही अजून म्हणजे हा काही कळत नव्हतं. हा बरोबर. मग त्यांना अजून काहीही कळत नसताना आपण त्यांचा विवाह लावतोय अ ते चुकीचं आहे ना मग त्याच्यावर म्हणजे योग्य ते अ. काय आहे ते म्हणजे सगळे डिसिजन्स वगैरे घ्यायला पाहिजे अजून मुलगी आहे. आपण बघतेस बघ आपल्या ज्या कायद्यानुसार आहे ते मुलीच्या लग्नाच वय. जे आहे ते किमान म्हणजे कमीत कमी अठरा वर्ष आणि मुला चे एकवीस वर्ष. असं आला पाहिजे असं म्हणतात आणि यापूर्वी म्हणजे हा. अ या वयाच्या पूर्वी जो विवाह केला जातो. त्याला म्हणजे बालविवाह असं म्हटलं जातं ही आजकालची एक गंभीर सामाजिक समस्या आहे ग. आणि त्यावेळी आता तुला जसं मी म्हंटलं प्राचीन काळी लोक अज्ञान होत म्हणजे एवढी सुशिक्षित नव्हती वगैरे गरीबी होती त्यांच्यामध्ये रुढी होती. म्हणजे जी रुढी परंपरा त्यांची होती. आणि जे सामाजिक दबाव होता. म्हणजे सगळ्यांच्यातच प्रथा - काळी वयाच्या म्हणजे अगोदरच बालविवाह हा केला जात होता. त्यामुळे ती मोठ्या- प्रमाणात आहे ना? ती प्रचलित होती. म्हणजे म्हणजे सगळीकडे अशी पसरलेली होती आणि लोक- मग म्हणजे मुलींना, त्यांच्या पालकांना असं वाटत होत की- अ. त्यांच्या सुरक्षिततेची चिंता आणि जो शिक्षणाचा- शिक्षण जे अभाव आहे. आणि त्यावेळी ना आर्थिक अडचणी खूप प्रमाणात होत्या. याचा सगळ्याचा विचार करून, जे पालक आहेत ना? ते त्या मुलींचे किंवा मुलांचे जे लग्न होते ते कमी वयातच लावत होते. पण तू आता बघतीयास शिक्षण म्हणजे शिक्षण सगळ्याच प्रत्येक ठिकाणी तुला स्त्रिया ड्रायव्हर- आता म्हणजे घरकाम करून, चूल मूल हे करून- स्त्रिया प्रत्येक ठिकाणी तुला दिसतातच. मग या शिक्षणाचा प्रसार-
पण पहिल्याच्या, आता जसं तू बोललीस की स्त्रि या सगळ्या क्षेत्रात आहेत. पण पहिल्याच्या काळात कसं व्हायचं? की स्त्रियांना तो मान सन्मान भेटायचा नाही. त्यांना फक्त काय शिकवलं जायच? चूल, मूल आणि- जे तुझे चार भिंती आहेत. जे तुझं घर आहे. ते ते सांभाळण तेच तुझं काम आहे. त्याच्या पुुढे तुझ, काहीय आयु म्हणजे आयुष्य सुद्धा नाहीये आणि त्याच्या पुुढ तुझी- म्हणजे हे पण नाहिए. तुझी अब्यलिटी पण नाहिए की तू करू शकतेस. ही मेंटॅलिटी- टी त्यांची लहानपणापासून त्यांच्या डोक्यात भरवली जायची. किंवा त्यांना जर शिकायची आवड असली तर त्यांना शिकु- नाही दिलं जायचं. फक्त त्यांना शिवणकाम किंवा- बुनाई असल काही तरी शिकवलं जायचं. कि हा बाबा तू श्वेटर शिव किंवा- कपडे शिव, ब्लाऊज शिव हे त्यांना शिकवलं जायचं. पण जर एखाद्या मुलीची इच्छा असेल की नाही बाबा मला हे काम नाही करायचं- त मला हे शिकायचं. तर तिच्या इच्छेविरुद्ध किंवा- म्हणजे तिच्याव- बळजबरी करून आपण असं म्हणू शकतो. बळजबरी किंवा तिला इमोशनली हे- करून तिला समजवलं जायच की नाही- दबाव टाकला जायचा की तिला नाही बाळ असं नसतं. आमच्या काळात असंच होतं. आम्ही पण हेच केलंय. तुला पण हेच करायचंय. आणि जर कोणी जास्त- च विरोध केला तर त्याला त्या गोष्टींचा त्रास- सहन करावा लागायचा की हा बाबा- जर हिन इतकाच विरोध केला तर, तिला असे असे परिणाम भोगावे लागतील.
हम्. बरोबर आहे. आता बाल आता हा. आणि त्यामुंळ की नाही बालविवाह म्हणजे लहान वयातच- हा. लहान वयात आरोग्य म्हणजे लग्न झालं ना? कि आरोग्यावर पण गंभीर परिणाम होतात ग! आता बघ लहान वयात- म्हणजे लहान मुलींची गर्भधारणा झाल्यास माता किंवा बाळ- म्हणजे जे बाळ असतय किंवा जी आई म्हणजे जी मुलगी असते त्यांच्या दोघांच्याही आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. हो कुपोषण- म्हणजे जेवण त्यांना हे होऊ शकतं. शारीरिक कमजोरी येऊ शकते. मानसिक जो तणाव आहे त्यामुळे येऊ शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या समस्या-
आणि त्यांचं ते वय नसतं. गर्भधारण करण्याच.
हा. बरोबर आहे. बालविवाह ही समाजासाठी क नाही. आपलं जे कुटुंब, समाज आपलं ते राष्ट्र आहे त्या- त ती हानिकारक प्रथा होती असं म्हणजे- वाटतय मला. आणि ते कालांतराने आता कमी झालय. आपण बघ- तो शहरामध्ये वगैरे आता सगळे सुशिक्षित झाला. खेड्यांमध्ये ही प्रथा कायम म्हणजे कमी प्रमाणात आहे. आता प्रत्येक मुलगी आणि मुलगा हे शिक्षण घेत आहेत. त्यामुळे शिक्षण, आरोग्य आणि स्वतःचं भविष्य घडवण्याचा प्रत्येकाला अधिकार असतो. त्यामुळे त्यांना ते आता मॅच्युअर वगैरे झालेले आहे.
त्यामुळे आपण आता बालविवाहाला विरोध करून सुशिक्षित आणि सशक्त सशक्त होत चाललेलो आहे.
हो तू बरोबर म्हटलीस. खर अजून अजूनही कुठल्या कोणत्याही कोपऱ्यात कुठल्याही कोपऱ्यात अशी लोक आहेत. कि जे अजूनही तोच विचार करतात की, बालविवाह ही काही चुकीची गोष्ट नाही. अजूनही ते प्रयत्न करतात कि त्यांच्या आहेत आहेत असे लोक आहेत. आता म्हणजे अस मी एक्झॅक्टली सांगू शकत नाही. कुठल्या एरिया कुठल्या हे पण अशी ही अजून मेंटॅलिटी आहे की, बालविवाह ही काही चुकीची गोष्ट नाही. आपण बालविवाह करू शकतो. तू जस म्हटलीस की बऱ्यापैकी लोकांनी ती गोष्ट विसरली आहे. पण कुठ ना कुठ अशी एक मेंटॅलिटी असते कि ती अजूनही त्याच गोष्टीला. अजूनही त्याच विचारांना चिटकलेली असते.
योग्य ते म्हणजे योग्य ते निर्णय घेऊन, योग्य त्यावेेळी विवाह करणे हाच निर्णय योग्य असेल अस मला वाटत आता.
ह हो ज म्हणजे तू तुझे मौल्यवान दहा मिनिट मला दिलीस त्याबद्दल धन्यवाद.
होत होते पण थँक यू.